हा आवाज येतोय ना.
हॅलो.
हा आवाज येतोय ना?
आं आवाज येतोय पण खूप कमी आवाज येतोय.
ता येतोय
हा येतोय येतोय हा येतोय येतोय येतोय येतोय बोला ना. काय करताय कशे आहात आपण?
मस्त तुम्ही कशा आहात?
छान मस्त आहे.
काय चाललंय मग?
हा काय नाही आता जेवणाची तयारी करायची आहे.
अजून झालं नाही?
हो थंडी तर काही उष्णता असल्यामुळे आता थोडसं वातावरण ढगाळ झालेलं आहे. जरा हवा आहे तर बरं वाटतय.
हा तेच सर्व लट मग गरमीची भूक पण नाही लागत ना लेटच जेवण वगैरे
फक्त पाणी वगैरे जास्त पितो ना या दिवसामध्ये त माणूस त्याच्यामुळे एवढ हे नाही वाटत आहे
हम्म बाकी काय चाललंय तिकडे?
मस्त इकडे
तुमच्या इकडं कसं आहे वातावरण?
भारी आता गरमी भरपूर आहे पावसाची वाट बघतेत सर्वी लोक
होना
गर्मीने गर्मी खूप होतय फार
बाकी काय चाल्लय
मस्त तुमचं
अ काय नाही निवांत आहे तसं अ
तुमच्या इकडे मग सण वगैरे काय
अ सणाच काय आता म्हणजे आता काय नारळी पौर्णिमा येईल ना
ह हो पाऊसाळ्यात
हो तुमच्या इकडे नारळी पौर्णिमाला छान कार्यक्रम करत असतील ना
ते हो आम आमच्या इकडे सर्व गावात सर् लोक मस्त तयारी नारळी पौर्णिमेला नदी आहे ना आमच्या इकडे
कशा पद कश
ते नारळ काढतात सगळी मुलं नारळ असतात ते नारळ पूर्ण म्हणजे असे एकत्र करता जातात त्यांच्या मग सा म्हणजे ते नारळ वरच अस चना काढून एकदम मोठा नारळ तयार करतात जे आतमध्ये छोटा अस तो आणि मग त्याला वरती पूर्ण अस मोठा हे करून लावतात ते सगळं गोला करून मोठा नारळ करतात आणि मस्त स्त अशी गाडी वगैरे सजवतात आणि असंच जे जसं कोली वगैरे ते कसं असतं तसं सगळे म्हणजे हे लावतात गाडी वगैरे लावलेली अस ते हे प्रिंट वगैरे काढून आणतात गाडीला वगैरे लावतात बलूननी वगैरे मस्त सजवतात आणि मग मुली वगैरे सर्व असं साड्या नेसतात नववारी वगैरे मुलं, मुलं हा मुलं एक मॅचिंग टी शर्ट वगैरे घालतात आणि मग मज्जा असते नाचायची वगैरे भरपूर ऋण असं म्हणजे दुपारी निघते ती रात्रपर्यंत असते
आ नारळी पौर्णिमाचा सण खूप मोठ्या प्रमाणात आ साजरा करत असतील ना
हो भरपूर
हा आणि नारणी पौर्णिमाेला खास मेनू काय बनवतात जेवायला मेनू
आपला जो हे नारली पाक तो जास्त हे आहे
अ कशा म
नाही गोडच हा जेवायला गोडच बनवतात गोड पदार्थ आणि आप
हो ना म्हणजे तू कशा पद्धतीने बनवतात
काय बोलताय
अ कशा पद्धतीने म्हणजे कसा बनवतात कशापासून बनवतात
नारळ. नारळ घ्यायचा तूप प हा. तूप तुपात बनवतात का
म्हणजे काही असं रवा वगैरे टाकतात का लापशी टाकतात का त्याच्यामध्ये?
लापशी वगैरे नाहीये नारळ घ्यायचा ते खिसून खिसायचं पूर्ण आणि मग आपला साखरेचा पाक करायच.
हा हा हा हा.
पाक पण करून मग त्याच्यात ते मिक्स करायचं आणि मग ते अ पूर्ण घट्ट व्हायला असं फ्रीज मध्ये ठेवायचं.
अच्छा छानच लागत असल? मग आणि. ओ-ओला नारळापासून करत
ओला नारळ ओला नारळ.
हम्म. मग भा
त्या दिवशी म्हणजे भर पूर आणि आ-आपल्याला कोणता फ्लेवर पाहिजे असेल तर मग त्या प्रकारे तसं फ्लेवर आणायच. आणि मग त्यात मिक्स करायच आणि कलर मध्ये पण करू शकतो. तो. काही लोक ग्रीन कलर, ऑरेंज कलर तर काही लोक व्हाईटच ठेवतात. काही काहींना कसं कलर मध्ये जास्त म्हणजे असं काहीतरी वेगळ बघायला आवडतं.
हा हा हा हा हा हा.
डेकोरेशन करून. काही लोक बदाम वगैरे टाकतात काजू बदाम. काहीतरी वेगळ चांगलं.
वेग-वेगळ वेगळं म्हणजे ड्रायफ्रूटचे प्रकार पण टाकत असतील ना बरोबर त्याच्यामध्ये बरेच?
छान लागत ते सगळं टाकल्यावर.
हो हो ना. मग मुलांची काय मजाच. आसं खायला असल्याचनंतर गोड असल्याच्यानंतर.
खायचं आणि मग जायचं नंतर नाचायला नाचत दिवसभर मज्जा करून घेत.
पण एकदम छानच कार्यक्रम म्हणजे रंगतच असेल एकदम रंगत.
म्हणजे असं वाट बघतो दरवर्षी की नारली पौर्णिमा सण कधी येतोय.
हो ना. आमच्या इकडे काय नसतं नारळी पौर्णिमेला अ ते वडाला वगैरे आप आपल्या ज्या महिला असतात त्या वडाला जातात ते सात फेरी मार तात म्हणजे नाही का आस हे करतात. हो हो हो हो हो वळ पोर्णिमा वड पौर्णिमेला करतात आपल्या इकडे आणि ते नारळी पौर्णिमाच एवढं काही नसते इकडे म्हणजे असं या भागामध्ये असं होत.
आ इकडे कस इकडे सर्व सण साजरे होतात.
ह हा हा हा.
म मज्जा येते. मग असं पाऊस पडला की एकदा अशी ओढ लागते सगळी सण येतात ना.
हा हा हा.
त्या आठवनीत
एप्रिलच्या नंतर एप्रिल मे च्या नंतर मग थोडासा ब्रेक होतो नंतर नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा नंतर सण चालूच होतात. हो. आता रक्षाबंधन
हो नारली पौर्णिमा त्या ह्याच्यातच रक्षाबंधन असते.
हो हो हो हो.
त्याला फक्त ह्या फक्त ह्या वर्षी ती मला वाटती लेट होती.
हा ना.
हा त्याच दिवशी नव्हती नाहीतर त्याच दिवशी असतील ना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन. एकाच दिवशी असतो सण दोन्ही पण.
हो हो हो.
रक्षाबंधन आली कि आता काय नसतं. तसं भावाकडून सर्व पाहिजे त्या वस्तू घ्यायच्या.
हा तसं आमच्याकडे पंचमीचा सण छान करतात बरं का. पंचमीचे झोके झोके वगैरे बांधून. आणि पंचमीला पुरणपोळ्या बनवतात. खास मेनू आणि जास्त पुरणपोळ्याचाच मेनू जास्त असतो इकडे.
हा ते सणाला जास्त पुरणपोलांचच जास्त हे असतं.
हो पुरणपोळीच असतो पंचमीला पुरणपोळी करतात. अ नारळ याला म्हणजे एवढं नाही रक्षाबंधनला नाही करत एवढं. अ गोड पदार्थ बनवतात रक्षाबंधनला पण पुरणपोळी पोळ्या पंचमीला पंचमीला पुरणपोळ्याच करतात अ परत तिथून पुढं. हा गणपती वगैरे नवरात्र मग तिथून पुढं सगळेच आले हे.
चालूच होताय सर्व
हो आषाढी एकादशी झाली मग नंतर श्रावण श्रावण महिना या आषाढी एकादश याच्यामध्ये हे सगळं चालूच आहे
हो
हम्म म्हणजे पंढरपूरच्या यात्रा वगैरे हे आहे. नाही तर मध्ये आता आता हो आता आता चालूच झाले इथून पुढे
हो ना ठीक आहे आणि सण आल्यावर बोललो की खर्च पण चालूच झाले सर्व खर्च किती आणि आता तर महागाई एवढी वाढली की काय बघायलाच नको.
महागाई तर महागाईने तर नको नको केले माहागाईनी ते ते तर आहेच आता कसे आता आपण सर्वसाधारण कुटुंबातले पडतो ना आपण. त्याच्यामुळे महागाई चालूच आहे आता माहागाई आणि महागाईपेक्षा वातावरण हे माहागाईही एक पटीने आणि वातावरण दुपटीने आहे आपल्या इकडे आणि आता तर ह्या वर्षी तो दुष्काळ सांगितलाय काय करायचे सण कसे साजरे करायची मला तो प्रश्न पडून गेलाय.
तेच ना बर ना
सण आता दुष्काळ पाणीच नाही पाऊसच नाहीये मग काय होणार आहे. आता हि पावसाळा असा चाललाय हिवाळा कसा जाणार? आणि परत याच्यामध्ये हम्म हे कसं होणार? हा परत आपलं उन्हाळा पुढचा उन्हाळा तो खूप अवघड पाणीच नसणार आहे.
हो ना. तेच ना. आता पाऊस नाही पडलं तर पाणी पण जपूनच वापरायला पाहिजे सर्वांनी.
हो. पाणी पण जपून वापरायला पाहिजे. आणि हे करायला पाहिजे. बरोबर आहे.
बाकी बाकी कसा मग अजून सणाचं काही काय करत
हो आमच्या इथे हो आमच्या इथे भरपूर गोविंदा वगैरे गोविंदाला पण मस्त पर वगैरे लावतात मुलं मुली पण लावतात सर्व
हां हां हां हां. खूपच मजा म हम हम.
करतात. एक महिना आधी तरी एक पंधरा दिवस आधी प्रॅक्टिस करतात. मंदिराजवळ. नाही आत आता नाही प्रॅक्टिस. महिना ए पंधरा दिवस पंधरा वीस दिवस असते ना आधी का मग प्रॅक्टिस असते ना लेट आमच्या इकडे लेट प्रॅक्टिस करायला घेतात. लगेच होतात ना. हा.
हा हा ह हां. मग प्रत्येक होऊन नंतर ते करत असते. म्हणजे आणि असे ग्रुप ग्रुप अस असता ओ. ग्रुप ग्रुप ग्रुप ग्रुप म्हणजे सळ्यांचे नाही का यांचा ग्रुप त्यांच ग्रुप. ते नारळ हे करण्यासाठी.
हा. असतो ग्रुप. असतो ना. हम. ग्रुप असतो.
हम् हम् हम् हम.
मज्जा करतात. सर्विस सगळ मस्त एकदम. या आमच्या इकडे सणाला.
हो येऊ ना येऊ नक्कीच नक्कीच नक्कीच. तर नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्सव पाहण्यासाठी येऊच. नक्कीच नक्कीच येऊच.
माझ्या बाब्याला भेटेल आणि सर्व. सर्व सर्वे कशी साडी वगैरे म्हणजे एकदम त्या गावाच त्या दिवशी माहोलच वेगळा असतो.
हो ना. नाही बघायला तुमच्या या नार नारळीच्या सणाला बघायला नक्कीच येऊ रायगडला आहे ना म्हणजे तिकडच्या साईडला कोक कोकण वगैरे राहिलं. त्या साईड ला एकदा एक चक्कर मारणारच आहे. भरपूर मैत्रिणी आहेत सगळ्यात ना एक एक सगळ्यांकडे चक्कर होईल ना एकदा आले की. चालते आपण बोलूया परत.
हो ठीक आहे. मस्त वाटलं बोलून. थँकू!
ओके धन्यवाद!
हा. बाय.